हा बोल
हा ते आता शेतांमधून रस्ते ते जातातेत ना
हा हम् साडेतीन शक्तीपीठ आता एकाच रस्त्याला येणार आहेत
हा पण त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची शेती किती चालली आहे त्याच्या बाजूचं बाजूनी बाजूनी हा ह्याच खूप नुकसान होत शेत करला
पण शासन त्यांना त्याचा पैसा आहे त्यांच्या जमिनीत जरी रसता जात असेल तर
हा पण ती पैसा आणि पिक पी कसा आल पण किती पण कधी पण फरकच राहतो ना
हा पर आहे पण म्हणजे साडेतीन शक्तीपीठ करायचं ज्यांचं म्हणजे आवड असते ना त्यांचा वेळ बऱ्यापैकी वाचून जाईल
हा तो ते हा आणि शेतामध्ये श हा बोला बोला
नाही तुम्ही बोला
हा नाही आता काही काही जण शेतामध्ये राहतात ना सो त्यांना म्हणजे अस बाहेरून आणायच आणायच म्हणजे जस की शेंगदाणे वगैरे तुम्ही म्हणलात ना तुमच्या भुईमंग वगैरे तुम्ही लावता म्हणजे तस जर तसं खूप काही शेतकरी जण सगळं माळव ते सगळं घरीच करतात ना आणि आ केमिकलच्या पूर्ण ह्याच्यामध्ये ते म्हणजे त्यांना सगळं शाकाहारी ख भेटत अस त्यांना बाहेरून वगरे आणायची काही गरज नाही
हा
आणि मग त्यांच्या हेल्थ वर काही परिणाम वगैरे होत नाही त्याच्यामुळे
हम्म
म्हणजे जास्त ते निरोगी राहतात म्ह हा आणि ते पेस्टिसाइड ण जे आता वापरत होते त्याच्यामध्ये पण का का पेस्टिसाईड म आता सरकार बंदी आणली मग ते आता जे सेंद्रिय खत वगैरे असतात तेच वापरतात
आणि तुमच्या पट्ट्यामध्ये पाऊस थोडा कमीच असतो नाही ग
हा इकडे पाऊस कमीच असतो इकडे जास्त नसतो पाऊस
हा
इकडे दुष्काळ दुष्काळग्रस्त भाग आहे जरा
याफत हम्म
ह
मग ते बारशी आणि ते जवळ जवळ पडते का सोलापूरला
ते जवळ आहे
अच्छा हम्म
आणि हवा ते सगळी शुद्ध असते ना इकडं
हम्म
म्हणजे इकड प्रदूषण वगैरे काहीच नाही त्याच टेन्शनच नाही इकडं काही
आम्ही ना आता साडेतीीन शक्तीपीठाला गेलो त्यावेळेस आम्हाला औंड ना जायच होत पण आम्ही कोणत्या रस्त्याने शिरलो ना कि आम्ही डायरेक्ट माहोरच्या रस्त्यालाच लागलो
आह ह आणि कधी कधी रस्ता वगैरे चुकतात आपण पण आपल्याला पुढं गेल्यावर खूप
हा आम्ही ना म्हणजे कोणत्या रस्त्याने अस यू टर्न घेतला म्हणजे रस्ता समजलाच नाही तो युटर्न घेतला आणि मग पुढे सरकलो तर पुढे गेलीवरती कळाला की औंढा नागना मागेच राहिलो म तो रस्ता चुकून गेला हा आणि मग माहूर मधून परत रिवस येऊ म्हंटलं तर यायला दीडशे किलोमीटर जायलाीशे किलोमीटर म्हणजे तीनशे किलोमीटरचं रन वाढत होतं
अे
म ढ्या नागणार आम्ही कॅन्सल केला
हा म तुम्ही स साडेतीन साडेतीन शक्तीपीठाला आला तर कनल झा अस ज व वाई वाट असे
हो पण म्हटलं शंकराची इच्छाच नाही आम्ही आहो त्यांच्याकडे त्यांना वाटलं आईलाच भेटा आणि घरी जा
हा
देवाकरन घरीचा तर म्हटलं एखादं दिवशी ठरवून औंढा नागनाथ ला यावं लागेल
हा
ते परळी वैजनाथ आणि औंढा नागनाथ जवळ जवळ आहे का? तुम्हाला काय अंदाज
अ परळी वैजनाथ जरा लांब राहातं वाटतं मला परळी वैजनाथ माहिती कुठ आहे ते पण औंढा नागनाथ नाही माहिती
अच्छा
हा ते परळी अ परळी ते बीडकडे येतं ना आणि औंडा नाग नाथच मला नाही माहिती ते नेमकं कुठे येते ते
अच्छा मग... तुमच्याकडे मुलींसाठी ज्या शिक्षणाच्या ज्या शाळा आहेत कॉलेजेस आहेत ते जवळ जवळ हे की लांब आहे
अ मुलींचे का?
हुं हुं
म्हणजे तिच असं जवळ आहेत का लांब आहेत हे नाही सांगता येत कारण जास्त नाहीये एक
अच्छा म्हणजे तुम्हाला मुलींच जर चांगलं शिक्षण म्हणजे मुलींना ज शिक्षण पुढेच करायचं तर त्यांना तालुक्याच्या ठिकाणी यावं लागत असलं
हा तालुक्याच्या ठिकाणी यावं लागतं
हा
काही काही जण तालुक्याला येतात आणि काही काही जे आहेत ज ज्यांची ऐपत आहे बाहेर पाठवण्याची ते मग पुण्याला मुंबईला तिकडे पाठवतात लातूरला
आच्छा
जे जे पाठवू शकतात ते आणि मग आणि इकडं हल्ली जास्त पोरीनला ना नाही शिकवत अजून देखील दहावी हा म्हणजे पन्नास मुलींपैकी अ पंधरा वीस मुलींचं तर लगेच लग्न होतं दहावी झाली की,
अरे बापरे!
हा आणि मग काही काही असतात ज्यांचे घरचे पाठवतात त्यांना अस जर बाहेर कुठ कुठे नंबर लागला तर हॉस्टेला वगैरे हा नाही काही काही जणांच्या घरचे शिकलेले पण नसतात ते तरी पण पाठवतात कारण त्यांनला त्यांच्या मुलीला मग शिकवायच असत पुढं
हुं हुं हुं
म्हणजे ते आईचं कस असत जे जसं आपल्यासोबत झालंय तसं आपल्या मुलीसोबत नाही होऊ द्यायचं आपल्या मुलीच आपण चांगलं करायच हा म्हणजे तशी असत्यात ते ते पाठवतात.
हा हा
आता एक माझी एक मैत्रीण आहे., म्हणजे माझ्या मामाच्या गावची आहे. म्हणजे तिला तिजी दहावी झाली आणि तिजा पुण्याला नंबर लागला सो तिच्या घरच्यांनी पाठवलं आणि आणखी कीन एक दुसरी मैत्रीण ये तिंज् अकरावी मध्येच लग्न केलं
आई..
हा आणि त्या दोघी एका एक घरासमोर राहत होत्या एवढा फरक असतो इकडं ह
हम्म शेवटी नशीब का
नशीब पण म्हणायचं आणि इकडची गावाकडच्यांची मेंट्यालिटी पण तशीच असते ना जरा
हा हा
आणखीन गावाकडची मेंटलिटी तशीच आहे जुन्या आणखीन चेंज नाही झालेली. कुठली कुठली तरीच झालेली आहे फक्त
हम्म हम्म हम्
हा
आता तुमच्या इकडनं पंढरपूरला वारीला कोणी येणार आहे का नाही.
वारीला इकडनं जातात काही आमच्या इथे एक गाव आहे त्या गावासोबत म्हणजे त्याच गावासोबत जातात इथले म्हणजे पाच सहा गावं मिळून जातात.
हम्म हम् हम्
हा
आता एकोणतीस ला निघतील काही जण सत्तावीस ला काही जण अठ्ठावीस एकोणतीस ला
हा सगळे तिथ आळंदीला येत-जातात ना पुण्यामध्ये आणि तिथून पायवारी चालू होते.
अच्छा तुम्हाला ते जवळ पडतं ना आमची इथून त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर पासून नगर नगर पासून पंढरपूर असं
अ आमचे इकडचे तर मोस-सगळेजण आळं-आळंदीला जातात आणि आळंदीला दोन मार्गे जात आळंदीवरून दोन मार्गे जातात. एक सासवड मार्गे जातात आणि एक इकडं द दौंड मार्गे जातात.
तुमच्या आजीचा द्वारीचा अनुभव काय सांगतो
अ.. माझी आजी नाही आणखीन गेलेली कधी वारीला
नाही आजीला म्हणा एक तरी वारी कर
म्हणजे आता इकडं कसं माझ्या जिची सासूत्या आणखीन होत्या ना सो अस बाहेर वगैरे कुठ जायचं च नाही नव्हत जास्त मग ते शेत ते जरा जास्त आहे ना सो ते शेतातच कधी असं आणि मग जायचं म्हणलं तर मग वारीला नाही मग डायरेक्ट पंढरप पूरलाच नाही तर मग आळंदीलाच हा.. दर्शनालाच हा म अस वारी मध्ये तर आणखी म्हणजे जसं मला कळत तसं तर नाहीत गेलेली माझी आजी जी
अच्छा आजीला सांगा एक अनुभ होघे वारीचा
हा आता तर आता कुठ त होते आज्जींचण अं आहे पन्नास साठच्या पुढ आहे
अय्या हो मी-मी सेहेचाळीसचिये
अ न मीच आहे मी आणखीन छोटीच आहे मी स्टुडंट आहे आणखीन
अरे बाबरे हो का
हा
हम्म हम्म हम् आजी आजी साठच्या पुढे असेल ग मग किंवा आजीच पण लग्न लवकर केलं असेल
हा लवकर पण केलेलं आहे आणि म्हणजे साठच्या पुढेच गेलेलं आहे वय
हम्म
आता ताम वगैरे नाहीत होत आजी असजं म्हणला हा हो पहिले खूप कामं करायचे लोक आता आत्ता नाहीच जास्त हा चालेल थांबव पण
हा तुम्हाला कवायचं असेल तर करू शकता कॉल
हा चालेल
हा